हॅलो
हा
काय करते
काही नाही ग स्वयंपाक सोप हाय
काय नाही बसले आवाज येत नाही
अभ्यास झाला का
झालं झालं अगं आवाज येत नाही ग
कोणत्या पक्षला
हॅलो
हॅलो
हा
हम्
आग तू हेड फोन काढ बर
ह चालू बोलतो पर्यंत
हा मग
कस काय आवाज येत नाही ग
काय माहिती कट होत होता हा आता येतोय.
ह काय झालंयं.
तू रेंज मधी नाहीस वाटत किचन मध्ये रेंजच नाही.
येते ना ग बाई मी आता कायं कायं बाहेर जाऊन बोलते का इथूनच बोलते सगळ्याला
हा हा हा
हम्म हूं बोल ना
माझा आवाज येतोय का आतमध्ये असा साधा
काय म्हणली
साधा आवाज येतो माझा
हम्म साधा येतोय नॉर्मल
हम्म हम्म हम्म
हम्म हुशार आहेस हो तुझ काय बाय व्हय हुशार येस तूं
कमून
अरे काय ओपन झालं हे हो कानाला लावला काय ओपन होतयं. तेवढं चिटंकुण द्या हॅलो
हा
अग हॅलो
हा बोल ना
म्हणलं कानाला लावला काय ओपन होतेय.
हम्म काय ओप
हम्म हो ना ते हात वा धरून तुम्ही काय करते हे स्वयंपाक
येतो का तुला स्वयंपाक
नायं ना आता त शिकाय लागली.
माझ्यासारखं पाहिजे ऑलराऊंडर
हो तुझ्यासारखं पाहिजेल ऑलराऊंड बरोबरये विषयच नाही मंग तुझ्यासारखं ऑलराऊंडर असल तुझ्यासारखं ऑलराऊंडर असल काय विषय राहील.
म
कशाचाच मेळ ना तु काय टाकशील म्हणून होय कशात काय टाकते कळतच नाही.
मग म्हणल ना तुला ऑलराऊंडर पाहिजे.
मंग हम्म ते सग तीजा ना माझा सेम ये.
काय?
आमचं तत्व पटपट करायचं आणि बाजूला सरकवायच.
हा
कारण एक घोळ हाय याच्यातच टाका न नंतर त्याच्यात टाका ह ह
थोडीशीच करा ह लयं नको करू काय नाही बाई, बरय तूझ्या आशीर्वादानी.
बाई, माझा आशीर्वाद लागला व्हय
हम्म काय करती आता आणिता ताईचा आलत ना फोन
काय म्हणली?
काय नाही म्हणल्या बे बत, आमृता ताई चांगले देतात का? चांगले डबे देतात त्यांना आवडतेेत.
हा हा हा
हम्म चांगले देतात म्हणले, ते ब बँकेवाले
बँकेत देतात का?
हा बँकेत देतात ना
कितीला एक डब्बा?
सहा हजार रुपये महिना.
चांगलं आहे ना ग
चांगलय मग
किती डब्बे येत?
काय एकच आहे बँकेतला आणि एका पुरीचा आ हा पूरीला दो कायतरी एक ब दीड - दीड चपाती तीन तीन हजार रुपये.
चांगले आहे ग
हम्म घरच्या सारखं जेवण म्हनल्यावर मग
हो ना
चांगला आहे, आता चांगला पैसा ते
हा मग आता ह्याजा दोन -चार हजार पडत असेल महिना.
हा शपल
हा
हम्म चांगल चालाय आता लागल्यात जरा कामाला, कामाला लागल्यापासून फोन नाही. ह्याच्या पहिलं, काय ग नंदिनी माझी आ ठवण येत नाही का? अमृता ताई
हो ना, आता काम असेल ना?
हम्म, आता काम असतय. म्हणलं मला कसं होत असंल? आता तरी म्हणला, हा अश्विनी करायला पायजे संध्याकाळी सकाळी तर माझे कुत्रे हाल खात नाहीत म्हणलं क
हा
तुला सकाळी तुला सोडायचं, परत यायचं. परत तुला आ. हम्म परत आणायला यायचं अकरा वाजता साडे दहा वाजताच निघावं लागतंय. परत दादला ते झालं पोसक खायला पिय निघ लगेच निघावं लागत.
हो.
लगेच अकरा वाजता. दादूला आणायला लगेच जावं लागते.
हा ना.
बारा स बारा वाजून दहा मिनिटांनी.
हा.
हम्म अशी सकाळी नसती धावपळच असते माझी. खरात ताई चा त्याचा फोन आलता आजूचा आलता. खरात ताईला फोनच केला नाही मी.
का.
आच केलाच नाही उग बडबड करत बस्ती.
काय बडबड करती.
महि ती त महिना खमून नव्व हम् . ते आपण केलं ना मला द्या. ये घेऊन. आता कुठं काय जवळ आहे का घेऊन यायला द्यायला तिला. सकाळी म्हणली का काय भाजी केली म्हला का हे केलं भाकरी केल. बाई मला लई खाऊ वाटलय मग ते माणसच मला आपल्याला वाटतं ना बाई. दोन दिवस येण मन गुत्तय.
दिलास का मग.
नाही बाई जे रे लां कसंलंजातं म्ह जा होते.
माझं मला च हेे होईना इथं एवढ्या लांब. क जाऊन माझ बुड उसला नाही. ह. क्ष बोलायचं हा. अ तरी असशन मी बसते का सांबर चालूच आहे ना.
सका दुपारी थोडस आराम करते बया.
हे इथले लईच पडतेत ग झाडाचे.
काय पान.
हे हे का म्हणतो त्याला अंजर सारखं.
अंजीर सारख.
हे हे काय म्हणते ते आपल्या घराच्या पुढे झाड.
अगं. काय पडतं ग.
हे. हेने.
ते अंजेर सारखा नाही येड. ते हे उंबर उंबर.
उंबर उंबर हा उंबर.
अंबर आहेत बाई ते. ह कीड कशी वली नाता
गप्मा नवला
गप् मनत तुला हम्म
मी नसल काही बोलते माझ्याबद्दल
तनच मी नसला मगर ब रेटक्कलेस मग काय म्हणता साब्या सांगा थोडासा आम्हाला वाचून सांग हा म
काय वाचून सांगू तुला
काय करण मराठीचं पुस्तक घेत जा
हा
बारा मिनटं वाचून दाखायचं एक धड मला हा आम क काय बोलला हा स काय बोलावगं असं तर काय वाला सांग बरं चड्यावने आहे का नाहीोख पद्धत तुलाांग हा गोष्ट सांगायची एखादी
हा
एकखोती चिव एक होती माऊ
दोघे गेल्या फिरायला
केना नसतं काही काम आपल्या ज ते गप्पा बसल्या गप्पा हाानत
अ
गुष्टी संांगद गुष्टी अश्विनीिक ऐक ना जिज्ञसा गोष्ट कोणती गोष्ट एक तयार करायची
हो हे बघ ना तू पाठवल्याला बघ ना किती भारी येते
कोणत का
मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका कारण कोणत्याही ते काल नव्हतं पाठवलंस का
हम्म
कारण कोणत्याही बाटलीची बाटलीचा सील आणि दोस्तीचा दिल आणि दोस्ताचा दिल एकदा सोडला की विषय संपला
ह हा बरोबर आहे
मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा
हा
कारण गरज संपते पण सवय कधी सुटत नसते नाहीत
हो न करती काय कविता
हो
शेरशायऱ्या करायच्या कविता करायच्या
हा हे बघ ना अजून मित्र अ नावाची हि दैव देणगी जीवापलीकडे जपून ठेवा कारण जीवनातील अर्धा गोडवा हा मैत्रीमुळेच असतो
युअर राईट
अश्विनीला सांग.
अश्विनीला सांगतो आता.
अस कोणी तरी विचारले. मित्रामध्ये एवढे काय विशेष नातेवाईकापेक्षा.
हा
त्यांना सांगितले मित्र हे फक्त मित्र अमित्र असतात.
हा
त्यात सख्खे चुलत मावस सावत्र असं काही नसतं. हे कर ना.
आह?
वा वा करकी.
वा वा वा वा!
ते थेट मित्रच असतात. मित्राची धागी हे कोळ्या कोळ्याच्या
अगं मराठी वाचायचं शिक गं.
पण लोखंडाच्या तारेहुंनही मजबूत असतात. तुटले तर अ? काय म्हणली?
कुठलं वाचती?
ते नाही का मम्मीने काल पाठवलं होत.
हा तुम्ही काल पाठवल्याल. तुझी परत वाचून दाखव ना.
अ आता बघलेय खाली आले मी. जिथपर्यंत वाचलेय तिथपर्यंत सांग. तिये तुला मी. माणसाने कितीही प्रयत्न केले तर अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटी शेवटच्या काळात पैसा.
हा
कधीच साथ देत नाहीत. साथ देतात ते फक्त आपण जोडलेले जवळचे मित्र.
हो बघ. मी तुला शेवटला मशान भूमीत न्यायला मीच काम येणार आहे तुला.
बघय काय बोलतीय.
ह तुझा पैसा काम नाही ग येणार तुला. ते सांगते गोलूमोलू
व्हय. माझ्या म्हणलं दहाव्याच्या मेनू बी तूच डिसाईड कर.
मग काय येत?
पनीर पनीर बिर्याणी